हॅलो लगेच चालत अगं तुला फोन किती वेळ
हो मी पण तुला पहायला आल तेव्हा पण तसंच वल्तं नंतर ना परत एकदा ट्राय केल मग लागला
पण असं माझं झालं की एक कॉल असं वायास गेल झिरो झिरो दाखवा लागलं जिरो सेकंद आणि मग आता येऊ लागला असं माझे किती म ते चार कॉल गेले म्हणजे माझे चारशे रुपये गेले
हम्म मला ना हेच म्हणजे मी काही चार टास्क कुठ नाकारलं नाही तरी चार टास् नाकारलाच म्हून याय लागलंय ते
ते जाग काय कळण यांचं असंच होतं लगन मधन
तर पहिल्या म्हणजे जं पहिल्यांदाच वापरालं ना त्यामुळे पण काय कळलं ना आणि बँक म्हणजे पैसे आला तस दोन हजार कितीतरी आलाय पण त्या बँकेत नाही आलं ग माझ्या
नाही ते येत नसते म्हणजे तिथ फक्त येल्लो असत ल ना अजून मग ते आत्ताच येणार नाही ते रेड झालं ना आपलं ग्रीन झालं ना कि मग तुझ्या अकाउंट मध्ये पडलेले असणार तुला दो ले म्हणजे तुला मिस कॉल आल पहिल्या मग आता हे दुसरे आल्यात काय का तुझे झाल्यात पूण कम्प्लीट किती कॉल झाले तुझे
हे मी आत्ता चौ पाचवा कॉल केलाय म्हणजे तुला
पाचवा कॉल केलास मग या आधी कुठला केलास काय टास्क तू
हा ह आधीच म्हणजे वर्ष झाला का ओपन आहे ना माझ्या फोन मध्ये ते
हा हा हा
हा
पण नाही मग ह्या अधी टास्क केलास काय असं विचार आलं मी तुला
नाही ग मी काय केलं म्हणजे कायतरी के म्हणजे कायतरी केलंय मी पण ते मला टास्कच आहे का हे नेमकं ते माहिती आहे
मग अकाउंटमध्येध्ये पैसे आलेले आता कॉलिंगच दाखवाय लागलंय तुला
आता आताच नाही आहे ते सधिकाना चेक केली माझं की ते म्ह त आला त अकाउंटर पैसे म्हटली खर तिने बँक म्हणजे म्हणजे खातलं ना
मत ला एक क अधवीस ल शाताल ना सर
ग बँके म्हणजे त्या म्हज्या खात्यात तरी दिसलं पाहिजे ना की तुम्ही मला ट्रान्सफर केलं ते पण दिसत नाही आहे आणि बँक डिटेल्सच मी टाकली नाहीत मुळात तर
मग तुम्हाला स्क्रीनशॉट मरून पाठवू नंतर ना मी सांगते तुला आणि आता पहिल्या बँक डिटेल्स टाकून घे
तेव्हा ओपनच होईना ग
काय ओपनवीना
आता बँ आता आपण बँक डिटेल्स आता पैसे आहेत क मी पेमेंट लले तिथ पैसेच ऑप्शन आहे बघ म्हणजे रक्कमला ते तर क्लिक केलं का नाही सगळं ग्रीन दिसायला लागलं इथे
काय दिसना बाकीच ह म्हणजे जे काय येत आहे ना तु ज जे काय येईल ना त्याचे स्क्रीनशॉट मारून पाठू म आम्ही सांगो तुला काय वय लागल
सांग चालत
मी आता किती दिवस झालो कार्य ऍप वापरले माझ्या वेळी तर मग कार्य म्हणजे आतापर्यंत चार हजार कमवले मी पण माझ्या मम्मीचा अकाउंट आहे महिन्याचा अकाउंट आहे कार्याल आमच्या घरातल्या आमच्या सगळ्यांच मिळून मी दहावीस हजार रुपये कमवले कार म्हणजे त्यां त्यां अकाउंट ला पडतात सोड पण माझाच फायदा नाही की बाबा मी फायदा करून दिलाय
हम्म
मग मग मला पण मिळतेय त्यातलं थोडं थोडं
हम्म
जस न प्रेफर ण के सज दिला पण मीच सांगितलेलं त्यातलं मीच ॅड केलं ती काय कंटिन्यू केलीच नाही कंटिन्यू केले तर टास्क येतात बघ आणि आता बघा आम्हाला ट्रान्स्क्रिप्शन म्हणून पण एक टास्क आलाय म्हणजे ज्या काय आपण बोलतोय क हे सगळ रेकॉर्ड होतय हा मग ती करतेस काय
केलोय मी तर किती आहे पण
ते अनलिमिटेड आहे तू करशील तेवढं म्हणजे जोपर्यंत कॉल संपत नाही तेवढं आहे ते कर म्हणजे आता कसं आहे त्यानी सांगितलंय दिवसाला पाचश तरी पूर्ण करा नाहीर ब्लॉक प काय आता मला बघ माझ तीन हजार झालेत ऑलमोस्ट आता मला त्याच बाराशे रुपये दाखवायला यायचं म्हणजे म्हणजे बाराशे टास्क ठीक झालंत आणि अजून बाकीचे शिकवायच्या पण त्याचा फायदा आहे की आपण तेवढे पैसे मिळवू शकते त्याच्यान तू तुझ्या अंगावर आहे करशील तेवढे पैसे तुझे
हा हा ह म्हणजे त्यात काय करायचं त्यांच रेकॉर्डिंग कायच आणि काय चुकलं असेल ते नीट करायचं काय
नाही नाही चुकलं असेल ते नीट करायचं मी ते रेकॉर्डिंग ऐकायचं आणि जे आहे जसं आहे तस तिथं खाली लिहायचं आणि हा टाईप करायच आणि टाकून द्यायचं
पण मला ते आधीच टाईप करून आलेलं याय लागले
हां मग तेच की आधीच टाईप करून आलेला आहे ना त्याच्यात पण बरोबर आहे का बघायच आता आपण बघ कसय म्हण तो असं म्हणत नाही म्हणाला असं म्हणतय ना तर मग ते म्हनालाईस आहे ना तर ते म्हनालाईसच पाहिजे म्हणतो असं नाही टाकायचं तिथं म्हणजे जस बला हा हाय असं टाकायचं
हा हा हा
काहीच वाक्यात न चेंज करता
हो
ते ए आय साठी काहीतरी आहे ते पण चांगला आहे म्हणजे तू एकदा जर कंटिन्यू राहिलीस ना त्याच्यात व्यवस्थित प्रामाणिकपणा सगळं करता ये दिस ना तर तुला भरपूर टास्क पण मिळतात त्यां पैसे मिळावायची संधी पण आहे घरात बसून
होय
म पैसे येत कुठ नाही तुम्ही काहीतरी काही घ्यायचं आता मला पण कॉलेजचे जे वीस कॉल म्हणजे पहिला वीस कॉलच झालं माझं त्याचं काय मला एवढ मला पण तुझ्यासारखंं कळा नाही मग माझे थोडेफार कॉल असेच गेले तीस कॉल सहा कॉल कंप्लीट झा बबर म सहा कालचे सहाशे रुपये आले माझ्या अकाउंटला काल हा एका कॉलच शंभर रुपये मग आता तीस कॉल मधलं अ सहा कॉलच झाले आता अजून बाकीचे उरलेले कॉल ना एक पंचवीस कॉल की मग तेे येणारता आता तुझ्या धरून माझे खर तर दहा कॉल होतात पण मी म्हणलं नाही का माझे चार कलाशीच गेले वाया
हा हा हा
त्याच्यामुळे ते काय जमतच धरले नाही
हम् म्हणजे किती कॉल करायच असते काय अनलिमिटेडच आहे ते पण
नाही नाही तीस कॉलच असत आता तुला तीस चा आलेय का वीस मा नाही पण ते तुम हा मग तेवढे विस कॉल पूर्ण करायचे मग तू तुला उल फायदा काय की एका व्यक्तीला तू पाच वेळा फोन करू शकत माझं कस तू पाच पाच लोक घ्यायच्या आणि एका व्यक्तीला पाच वेळा फोन करायचा मी सहा व्यक्ती घेणार आणि सहा व्यक्तींना पाच वेळा फ फोन करणार
हा हा
नाहीर मग तुला जर वेग्या वेगळ्या व्यक्तींना करायचं असल तर तू तसं पण करू शकतेस
हम्
पण त्याच्यावर खू शकत नाहीस पाचच्या व केलीस का नाही मग ते लागतच नाही फोन
हा ह
अस अस
ए
अजून काय मग मी पण त्या दिवशी
तुला फोन ला मला सांगितलं ना सगळ्या पोरींना फोन ला म्हणून संध्या दिन मग मला म्हटले कि कोणतरी त पुण्याला गेल्या मग म्हटलं आता ही काय येणार नाही आहे म्हटलं हिला कशाला घोन लावायचं म्हंटलं जाऊ दे म्हंटलं
कधी कालवय
हा
हा नाही मी सांगितलेलं तिला मेसेज करून कि मी नाही येऊ शकत म्हणून आणि माझा काही संबंधच नव्हता ना त्यात त्याच्यामुळे मला कोण काय पडले नाही ठीक आहे म काय
हो मला पण खाली बोलवलेलं.
ब काय विचारतात बोलवून काय प्रॉब्लेम आहे का? काय विषय काय विषय नाही ज्यांचा विषय आहे त्यांचा मग विषय काढला
हम्म ह आम्हा काय कळालच नाही नेमकं काय झालं तर तेच कळालं नाही आम्ही मस्त बाहेर त निवांत एकदम
मला दुपारी फोन केलाता संध्या दिदीनं आणि तुषारदादाना फोन केलता मला म्हटले. ह सगळे आले आलो चप्पन मध्ये आले आलं तुझ्या आठवण आलेलं आहे म्हणताना फोन केलं म्हटलं बरं बरं मला म्हटले कधी येणार स आहे की भेटल नाही मिस करायलय. म्हणलो आहे बाबा येेत जरा पटले झा क की लगेच येणार आहे म्हणलं थांब जरा
बड्डे ला गेल अस तिकडा
नाही बडेला असं गे पण मी आलोयच बड बडेच्या टाइमला ना तर मग आता बड्डे झाल्याशिय नाही सोडत मला
हा
हो कबड्डी झाल्यावररेनेत आधी काय सांगू शकत नाही आलो तर त्याच्या आधी पण
हम् कण चाल ह
अकरा देऊ? अकरा दादा आलाय गं आता घरी
हा हा हा
जरा चहा वगैरे करून द्यावं त्याला
हम्म
एवढं म कारणी काय झालं अस त्यावेळेस त्यांनी मला वळ वगैरे दि हॅलो
हा
आता आमच्या वहिनी पण गेलात. खाली मग मी पण बसलेलं जरा स्वयंपाकाची तयारी करा म्हणलं. झालेय फक्त भाजी आमटी थोडी फोडले टाकायची राहिल्या मग तेच जरा ग्रेव्ही ची तयारी करून ठेवते फक्त फोडणी टाकायचं. चिकन नाही का आमही कुठं नॉन व्हेज खातोय. मटकीची आमटी करणार आहे गं.
हम हा हम
मग ते त्याची तयारी करून ठेवली.
म्हणजे घरात कोणच खात नाही
नाही आमच्यात कोणच नॉनव्हेज खात नाही लईत लई आम्ही अंडी तेवढं खातो बघ
हा हा
बाकी काही खात नाही आम्ही आवडतच नाही आम्हाला कोणाला तर
का
आवडत नाही नाही कसय माहित आहे काय तुम्हाला कसं लहानपणापासून सवय आहे ग त्यामुळे काय वाटत नाही खायला. हा आमच चालतच नाही ना घरात मग पहिलं पण कसं मम्मी ते खायला लागलं का नाही. होती म्हजे पप्पा आमच्या सगळे होते खायची आपण मग मम्मी ओरडायचे ना कि खायचं नाही खायचं नाही म्हणून मग घाण ते म्ह तस ते ऐकून ऐकून असं सवय झालेली ह म्हणज आता समोर जरी आलं तरी उलट्या आल्यासारखं होठे
ह ह ह ह
नक वाटतय मग तेू खयला असे झाले आता ते खळ शेत त्या जमा आम्हाला
मी पण आधी लहान असताना खात नव्हतो ते आत्ता आता खायले मी पण